हॅलो. हॅलो.
हॅलो हां बोल.
हा काय मैत्रिणी आल्या होत्या का आज घरी? हो का तो ड्रेस छान दिसतय तुला. कधी घेतला ड्रेस? आं.
ईणि माझ्या मै
हो का.
तिने दिला म
छान आहे.
हम्म हम्म.
छान ड्रेस भेटतात ना तिकडं बिडला.
बिडला नाही ग ऑनलाईन ये. ऑनलाईन ये ऑनलाईन हा.
हो का केवढ्यात आलं मग?
तर नऊशेचा हाय.
हो का छान आला मं. नऊशे छान भेटला.
हम्म.
काय म्हणतय अजून? काही नाही ग. म्हटल कस काय कशी झाली अनिव्हर्सरी?
अनिव्हर्सरी चांगली झाली मैत्रिणी आल्या होत्या केक आणला होता.
हाओ का.
हम्म ह.
ऊन ऊन होत मग नासत्याल
मॅगी केली होती, पिझ्झा केला होता.
हो का.
हम्म.
आ.
हम्म. काय झाला का स्वयंपाक?
स्वयंपाक हो वैष्णवी बणवताय. शेवची भाजी.
हम्म.
तू कशी बनवते शेवची भाजी?
तेवती भाजी काय ना आपली गेव ग्रेवी. कांदा खबर लसण अद्रक हम्म. हम्म काय नाही. ग्रेवी बनवून टाकायची जशी करतो तशी.
हम्म.
काय नाही राजेश्वरीचाही फोन आला होता.
हम्म. हा..
वैष्णवीला म्हटलं परभणीला जाऊ म्हटलं मज्जा करू मस्त. इकडे तिकडे फिरू म्हटल बघू आता..
हम्म, हम्म.
हम्म.. हा, मग काय म्हणते अजून. हो, झाला का स्वयंपाक?
स्वयंपाक नाही करायचाय आता.
हम्म, मला लिंक पाठव ना मग त्या ड्रेसची.
हो.
ऑनलाइन घेतला तो.
हम्म..
हम्म छान भेटला पण हा.
हम्म.
कपडा चांगला आला?
हो चांगलाय.
हो का लिंक पाठवशील मग मला.
हम्म.
हम्म... गोल घेरा मध्येच असल ना तो. हम्म..
काय म्हणते अजून, साक्षी च काय सुरू आहे? काय नाही व्यवस्थित आहे. ऍडमिशन झाली का? कशामध्ये घेतली मग?
सायन्स.
सायन्स का.
हम्म..
हम्म चांगलं झालं मग हम्.
म हो
काय नाही, सपना ताई चा पण आलता फोन. हम्म आता. ते काय ते ठरवून घेशील मग तीघा साठी काय घ्यायचंय तर..
हो.
हे ना दोघ दोघीं मिळून घेऊ, आपण कोणती वस्तू घ्यायची तर.
चालते.
ह ना, मी दिसायला चांगली दिसते अनं हो, पण हे तिघं करतात की नाही ते पाहावं लागेल बाई पहिले. नाही तर आपण वस्तूच घेऊन जाऊ का. ना साधीच हाय, आठ दिवस त्याचा, आधी विचार करू. त्यांन नक्की विचारावं लागेल. ना काय आहे काय नाही? हम्म.. तू बोलली होती का नीता ताईला?
नाही. हम्.
हम्म, काल बोलली होती आज तर बोललीच नाही म्हणा.
हा, हा..
हम्म.. काय म्हणते आणखी?
काय नाही कधी चालले मग परभणी?
मी एकतीसला जाईन, तू?
हम्म अजय दादाचा फोन आलाता लवकर या म्हणे. दोन दिवस आधी.
आम्ही त्याच्यानंतर राहू ना म्हणा दोन दिवस शिल्लक.
हम्म हम्म.
आपलं बघू प्लॅनचं काय होते तर.
हम्म हम्म. चालतंय.
भाऊजी तर येतीलच ना?
इतक्या दिवस नाही येतील ते कामाच्यान. हम्म
पण माझं झालं तर कोरोनच टाकल बाई मी. हम्म एवढं लांबण्यावर कशाला जाऊ देऊ?
मम्मा वरती आहे मम्मा वरती बोय तिथ.
हम्म.
म्हणते अजून. भाऊजी गेले कामावर?
गेले. तीन महिना हो गया हम्म
आता स्वयंपाक काय बनवणार?
आता मी धपाटी बनवणार. चटणी बनवणार लाल मिरच्यांची.
हो का?
आता धपाटे कसे करायचे सांगू का?
कशाचे बनवणार ते सांग फक्त.
धपाटी का आपले हेच बेसन, ज्वारी चं पीठ हां हां कनी जिरं वगैरे टाकून हो जिरं वगैरे टाकायचं ओवा टाकायचा कोथिंबीर टाकायची. चटणी हळद टाकायची. हम्म आणि आपली लाल मिरच्या नसतात का?
हां
तसे ते छान. हे करायचं भाजायच्या त्या ताव्यावर चांगल्या. लसण टाकायचा भरपूर. अ कडीपत्ता टाकायचा जिरं टाका टाकायच मीठ टाकायचं मस्त मिक्सर मधून काढायचं जाडं जाडं. छान होती चटणी. हम्म.
हे खातो आणि खात आहे. हो भाई आता आम्ही करून द्या इते पराठेन.
हो पराठे.
हम्म
दुधी भोपळा असला तर दुधी भोपळा पण छान लागतो पराठ्यात
हो दुधी भोपळा हो ना ल लातो हम् मी आता बरेच दिवस आले खाल्ली नाही आता खाऊ आता वरू म्हटलं आता
हो करून करायचंय एखांद्या वेळेस
हम्म
हम्म मग तू कधी जाणार परभणीला
आ
तू कधी जाणार आहे म्हटलं
तीस तारखेला
हो का म दिसला जाते का ब मग दोन तीन दिवस कस तिसला गेलो ना दोन तीन दिवस तातय ते आणि न कोत हम्
अजून त्यांना माहिती नाही काय कार्यक्रम आहेत काही नाही काहीच सांगितलं नाही
आठ दहा दिवस अगोदर कळवशील मग
हम्म
चार पाच दिवस राहील म्हणा तिकडे सांगून द्यायचं स्वपना द्यायचं नवसाहेब बाध इचं काही नक्की नाही म्हणा केलं तर करण म्हणा तिचं पण ती
हम्म हम्म हो
हम हम्म सांगावत लागेलच ना भाऊजीलं नंतर मी पण फोन कवल या फोन करायला लावा हम्म
हम्म काय म्हणतात मग भाऊजी कुठे गेले
ते गेलेत ना तिकडे ड्युटी वरच हम् आता येतील थोड्या वेळात त्यायच चालू आहे बा चांगलं व्यवस्थित आता
हो ना
हम्म काही टेन्शनच काम नाही काळ ना
व्हूचा चांगला व्हिडिओ निघाला
हा तू ट्युशन ला चालली ना आजपासून
हो का साक्षी म्हणतच होते ट्युशन ला चालली वाटते म्ह
क मॅडम आहे तिच्याजवळ पाठवून राहिलो
चांगलंय चांग
वन आणि टु आला काढते
वव चांगले आहे
हम्म हा
वन टू मनते पी
हो म्हणते पण टेन पर्यंत येते बॉटल फुटेल ती थंडा होच हम्म ए बीस पण य ते गाणी पण म्हणते आता मछली जलकी राणी सगळ म्हणते ज्वानी ज्वानी
अल हम्म
चल बाई हा मला लिंक पाठवू पण त्या ड्रेस ची हा हम कपडा चांगला आला पण
कपडा हो आहे थोडा व्यवस्थित एवढा नाही आहे पण आहे व्यवस्थित
हो का
हम्म हा सांगितलं सकाळी काय केलं होत जेवायला
काच कडी केली होती अ दोडक्याची भाजी मसूरची डाळ केली ती नाही
हम्म
बस पोळ्या जात हेच संपा अभि जथलं सुखच नाही ना मग त्याच्यासाठी कडी बनवास लागते
हम्म
येयला डब्यात मसूरची दागलीली होती सुके तेच मग आम्ही हेि केली
हम्म हम्म हो का
मग
कडीी कशी बनवता तुम्ही
हम्म
कढला हिरव्या मिरच्या घ्यायच्या लसण उरून टाकायचा म्हणजे लसणाचे तुकडे करूनच टाकायचे बारीक अ ठेचून नाही टाकायचं लसण नाही त टेस्ट वेगळी येते
हो का हिरव मिरच्या पण ठेचून नाही टाकत का
नाही मी अशा बारीक कट करूनच टाकते